हॅलो
मी ना माशी कॉल करत होते ना तर हो तेव्हा ना मला तिथे मेसेज आला होता की तुम्ही कोणत्या विषयावर डिस्कस करणार आहात ना तर ते आधी सांगा म्हणून आम्हाला म्हणजे ते आधी चर्चा करा आणि नंतरच बला
कोणी कोणी मेसेज केले ना
नाही नाही कोणी मेसेज नव्हता केला आता आपल्याला कसं बघ कधी कॉल नाही लागला की ते... हे.... सांगतात ना, कोणाशी तरी बोलता येत वगैरे तस आलं होत मला कि तुम्ही ज्या वळेस अनोखी व्यक्तीला कॉल करता ना त्याच्या आधी त्याला साधा कॉल करून तुम्ही डिस्कस करा, की, आपण कोणत्या कॉलवरर चर्चा करायची
अच्छा हो काय मला नाही असा आलंय कधी
मला मागाशी एकदा आलं होतं तर म्हणून मग म मात्री मामी ना मी पहिल्यांदा फोन लावणार होते ना तर मामीना म्हटलं मामी आपण कोणत टॉप घ्यायच बोलायला तर आम्ही म्हंटल्या काय करू आपण तू तुझ्या बालपणीच सांग मी माझ्या बालपणीच सांगते ह लई झालं म्हंटल्या, परत फोन केल्यावर, मग..... आपलं आता ट्रेनिंग तर धोणड्या चा महिना त्याच्यावर चर्चा करू
ह
केल्यानंतर मामी ही म्हटल्या, 'अगं असं काही नाही आपण असं नॉर्मल जरी बोललो तरी काही नाही'
चालत हा
मग...... नंतर म्हंटलं बरं ठीक आहे मग तसं हे करू
ते असं विषय पहिलं कसं होतं ते पहिलं ह्याचं काम होतं ना जोशचं
हा- हा-
त्यावेळेस ते लोक विषय द्यायचे, पॉइंट, विषय द्यायचे आणि त्याला पाच पॉईंट द्यायचे असे मग ते बोलायला सोपं पडायचं पॉईंट असल्यावर
हो.... आपण त्या ह्याच्या बरोबर चर्चा करायचो ना
हा पण आता कसं मग? आपणच विषय घेतला ना, तर आपल्याला आठवत नाही पटकन
हो तेवढा आहे. आणि कोणता विषय घ्यायचा? ते पण समजत नाही पण मी जे रूल्स वाचलेत ना, त्याच्यावर असं म्हणटले, असे म्हणलेत कि असं प्रभावी कोणत तरी असं एक हे घ्या, काय ग विषय घ्या, आणि त्याच्या त्या संदर्भात बोला म्हणत होते तुम्ही
हम- हम- हम
जेणेकरून दुसऱ्यांना असं काहीतरी प्रेरणा भेटल. असं काहीतरी बोला, असं म्हणत होतें.
हा मॅडमने पण तसंच सांगितलेलं का तुम्ही एखादां असं म्हणजे अ.... काहीच नाही सुचलं तुम्हाला तर एखादा निबंध कसा आपण शाळेत लिहाय चो
हा- हा- हा
पावसाळा, मग त्या पावसाळ्यावर चर्चा करा, किंवा माझा आवडता खेळ कोणता?
हो आपण ते इन्स्ट्रक्शन वाचत नाही का, त्याच्यात पण तेच दिले.
हा खेळावर वगैरे चर्चा करू शकतो, किंवा एखादी रेसिपी
हो -हो- हो मामी म्हण होत्यामाई आणि मी एकदा एखाद्या रेसिपीवरच बोलत होतो
हा रेसिपीवरर पण आपण बोलू शकतो.
ते आम्हाला कोकणातले ते चवळीच्या भाजीची लोईच...... आठवण येते माहिती
हा वांगे टाकलेली का?
बटाटा टाकलेला, आपल्या नाही त्या बिल्डिंगची ती हे असायची पूजा असायची तेव्हा करायचे परत ते लग्ना मध्ये पण ती चवळीची भाजी फेमस असायची ना? वर व हा डाळ -भात आणि ती भाजी तशी टेस्ट नाही च अग, म्हणजे तिकडे करतच नाही. चवळीची भाजी, पण जसं ते रोहा सोडले, आणि ती भाजी जाम मिस करते मी तर
एक तर ते बिरड आणि ती चवळी दोन
हा
मला जाम आवडते का कारण लग्नात पण खाल्लेली, परत मामी आणि फणीची मम्मी नाही का केल्यावर त्यांना माहिती ते त्यांना ना आवडते म्हणून
हा नाही आणि कसं ते लग्नामध्ये वगैरे केलेली ती चांगलीच लागते काय माहिती कशी पण ती छानच लागते
लोहीच सुंदर लागते माहिती टेस्टच कायतरी वेगळीच होती अड स् आणि मला ते बेरड्याची भाजी पण खूप आवडायची
मिरडा तुमच्या इकड करतात का नाही करत
अजिबात नाही करत, मला खूप आवडतं म्हणून ना अ.... मामी नाही का, म्हत्रे मामी अजून पण म्हणजे रोहावरन आता सागरला त्यांना आवड त्यांना सुकट वगैरे मग कोण येता जाता मामी देत असतात ग त्यांच्याकडे. मग मामी नी ना, एकदा ते बिरडं ही दिले होते ते वाल नाही का? ते ना मला ह मग गण आणले मी म्हंटलं बाई मी आणि ते बाई आमच्या इकड अ करेल तरी बाई कशाची काय जिथल्या तिथं आवडत अस अंग मि इथं. बर का भिजत टाकले ते त्याला मोड आले ते कसे सोले पण आणि मी इतकी छान भाजी केली पण इकडच्यांनी कधी खाल्लीच नाही ना त्यांना ती आवडलीच नाही. त्यांनी एकदम असं हे केलं तसं काय मी काय केले काय नाही मला असं वाटलं अगो बाई खरच चांगली. काय झालं म मला मित खा वाटली. मग सगळ्यांनी असं आवडीने खाल काय नाही ना वाट. त्या सगळ्यांनी इतकं हे केलं ना हे नको. मग मला पण ते खायची इच्छा झाली मग त्यापासन नाही मग महिला ते होते ते मी पर नाही परत नव्हते केले मला वाटते टाकून दिला अक्सेस. का माझी करायची डेअरिंग नाही झाली.
आमच्या म्हणजे इकड कसं असत. संकष्टी वगैरे असं काय असेल ना उपवासाचं एकदम म्हणजे असं गणपती ती त्याच्या त्या टायमामध्ये करतात बिर्ड
बिरडच करतात ना त्याचा बई ते सोलायच तर किती मेहनत आहे ग.
गणपती
हा हा नाही ग ते सोलायला पण किती करतात सहसा भाजी
म
लय बाई मामी मामींनी शिकवली होती. हो काय मात्रे मामी नाही का सुरुवातीला आळस सांगितलं आम्हाला काय ते सोलायचे न मग आम्ही येऊन आग ते सोलून द्यायच्या आम्ही आपल्या पट पट पट पट काढायचे आणि आम्ही एकच किती वेळ असत ते गावात बसायचं ते मामीना सवय लागेल ते मामी पट पण चाररायचं.
हम्म मला पण कंटाळा येतो काढायला ते
हो पण छान लागतं अगं ते पण कसं ते जिथं पिकतं ना तिथंच छान लागतं असं म्हणतात ते खरं. अग ते कोकणातच ती भाजी पिकतीय ना मग तिथच ती छान लागते मग आम्ही इकडे येऊन जरी केली ना पण ती टेस्ट पण येत ना इकदम. पण असं खाप नाही.
अ आवडी नाही खात नाही तसंच असतं ग आ. तर मला पण काय होतं माहितीये का आपल्या कॉलनीमध्येध्ये कसं असायचं. तुमचं म्हणजे तुमच्या साईडचं पिटलं. ते मला आवड अजून पण आवडत हा मला आवडतं मी करते आणि खाते एकटीच. आमच्या घरात घरात नाही आवडत कोणाला हा त्याच्यानंतर ते शेंगदा शेंगदाण्याच झिरकं असं काही करत असते मी हा मी करत असते मला जेव्हा मी एकटी असते ना त्यावेेळेस मला मग ठेवून आली ना मग मी करते पण घरातलं कोण खात नाही त्यांना नाही आवडत काय पण खात असते हा.
हा आमचे तसं एकला करून जमायचंच सगळ्यांनंत बसावा. आमच्यात असं डबल डबल करणं नाही चालत.
ह नाही आमचं कसं असतं. आता सगळं ड्बा घेऊन जातात ना गी सौम्या पण जाते मिस्टर पण जातात..
हा हा
ते दुपारी जेवायला म एकटीच असते. मग तसं असं वाटल कधी तरी आपलं आपल्याला खावासं वाटतं, आता का मं करायचं असं असं करते. हम्म
नाही मग ते मी तेव्हापासून नाहीच ते उकडीचे मोदक पण, मी एकदाच केले होते त्याच्यावर नाही केले.
उकडीचे मोदक मला येतं म्हणजे
आठवतय, अजून मी काहीतरी केलेलं तिकडचं ते सुद्धा कोणीच खाल्लं त्याच्यापासून मी सोडूणच दिलं काय काय करायचं मी म्हणत असते ह्यांनी कधी ते खालेलेच नाही. ना त्यामुळे असं माहितीच नाही
हा त्याच्यामुळे त्यांना तसं वाटतं
खाऊन बी नाही बघायचं एखादा खाऊन तरी बघतंय कसं लागतय कसं नाय तुला माहितीय माझ्या मिस्टरांनाय ना नारळाचा कोणताच प्रकार आवडत नाय मला इतकं आवडतं ना नारळाचा म्हणजे मला त्या खोबऱ्याच्या वड्या ते खूप आवडतं आणि त्यांना ना ते अजिबात आवडतं नाय
मग तुम्ही भाजीत वगैरे असं वाटण नाय टाकत व खोबऱ्याचं?
नाय म्हणजे त तिकडे ओलं खोबरं होतं ना इकडं सुक खोबरंय ते मिक्सरला लावून म्हणजे अ वाटण ते करतात पण आमच्या इथं वाटणाच्या भाज्या बी आवडत नाय सहसा शेंगदाण्याच कुटचं
हा
आणि मी आता आम्हाला ते आवडतं म्हणून मी नाही का ते कांदा, टोमॅटो, त्यात थोडं खोबरं ते टाकून भाजून वाटून करते ना?
ते आम्ही दोघी जण तरी खातो पण आमचे सासू सासरे ना अजिबात ते भाजीला हात तच नाही लावणार आणि जरी मी ताटात कधीतरी वाढली ना ती अशी बाजूला काढून ठेवतात असल्या भाज्या आवडत नाय म्हणून त्यांना ना साध्या सोप्या अ लाल चटणीच्या आणि शेंगदाण्याचं कुट टाकून तसल्याचं भाज्या आवडतात. पण मला आवडत नाय त्या भाज्यां
सगळ्यांचं एवढं बघायला लागतंय
काय होतं लय झालं ना मग आमच्या आई म्हणत असतात सरका आम्हाला नाय आवडत तुमच्या भाज्या मग आमच्या आईच भाज्या खात आमच्या आईनी भाजी केलींत मग कोणच खात नाय पण त्यांचे ते दोघंजण लय चुरून चुरून खातात
त्यांना आवडतं त्यांच्याच
हा आणि अशी लयमटी करतात आपण म्हटलं का आई एवढी भाजी? कोण खाणारय ती भाजी?
हो
त्यांना टेन्शन येत आता एवढी मोठी भाजी केली आणि लेकरं बी खात नाय आम्ही बी खात नाय शेवटी ते दोघेजणं चुरून चुरून खात
ह
आण कधीतरी मग काय म्हणणार नगं बाई आणि तुम्हाला आवडतच नाही माझी भाजी ले कर बी खात नाही करा मग तुमच्या मनाप्रमाणे कसली करायची तसली आणि मग आम्ही केलेली ते खात नाय असा प्रॉब्लेम होयला
ते खात नाय मग तेच आणि मग सगळ्यांसाठी वेगवेग वेगवेगळं बनवायला किती ताप होत
नायी म तर आम्ही सरळ काय करतो सकाळी दोन भाज्या करतो एक पातळ करतो. आणि एक मोकळी करतो ना मग एक आमच्या पद्धतीने करायची एक त्यांच्या पद्धतीने करायची हा आणि ओपाचाला त्याला आता सहसा ते बारा वाजता जेवण करतात ना सोमवार असून दोघांच
हम हम
ते आयत्या टायमात बारा वाजता काहीतरी करतात मग आई अण्णांच्या आवडीच आणि मग खात असतात.
दर सोमवारी उपवास असतो.
हा दर सोमवारी आ ओ उपावास असु देत.
मग काय?
ह त्याचं ते करतात आणि खातात.
चांगलंय खरं म्हणजे व्हेजच चांगलं राहायला.
आग बाई आमच्या आई तर आहे ना असं नुसतं नॉन व्हेज आणलं ना त्याच्यावर एवढं एवढं लेक्चर देतात ना आपली खायची इच्छाच मरू जाय अगं किती ते पाप एखाद्याचा जीवच मारून खाता तुम्ही. आणि अगो एकदा तर काय झालत बई एकदा आम्ही अपार्टमेंट मध्ये राहत होतो. आणि तिथं मटण आणलं होतं तर एक पीस ना असा लट लट उडतच होता कशाचा मग बग अजून एकाचा जीव घे किती ते पाप संपलाय काय? हे ठीक आहे म आता उद्याच करू आता अकरा वाजले.
हा चालेल चल बाय.
उद्या करू मग बाय गुड नाईट.
हो हो गुड नाईट.